हा, बोला की मॅडम.
हा बोला, हम्म. तुळजापुर तुळजापूरला गेल
नाही हो मी गेलो. तुम्ही गेलेला?
गेलतो. तुळजापुरात तर लई नाही बाई दर शन घ्यायसारखं तुळजाभरात काय नाही. नाही ये लगी येत नाय. इतकं म जलं आहेत की नाही आणि तेवढं तेवढ्या मजल्यातन गोल गोल सात काय आठ मजली इमारत आहे तेवढ्या मजल्यावरन गोल गोल गोल गोल फिरत खाली यायला लागते आहो आणि मग दर शन घायला लागतं. आणि ते पण होय आणि ते पण इतकं फिरून आलय म्हणून एक सेकंड सुद्धा देवीसमोर थांबून देत नव्हते.
बर. पाच मिनिटं पण नाही दर्शन घेऊ दिेलं.
आं आसं देवापुढे गेल नाही गेलं तर असं ढुक्कलतात लगेच.
अरे बाप रे एवढं पाय दुकुस पर्यंत रांगेत थांबून फरून गेलतो.
बघा की एवढं मी मी तोच विचारलतो आणि त्या दिवशी गर्दी नव्हती खरोखर तरी सुद्धा तिने आम्हाला मंडत प्रवेश कर. प्रवेश तथनच आहे म्हला तिथनच यायचं म्हणजे थोडीफार एक शंभर माच कती तवा म्ह असं कायर्दी थांबून थांबून. असं ना हा तेवढच नवता. ते सांगजलं ग गखाली पण त्या मिर्य जवळ जवळते फि गोल गोल तरिरण यालाच नम तस गेलं आणि त्या देवळा समोर गेलो आणि तोपर्यंत तिन आणि ढकल आणि लगेच आईला म्हटलं ती दिवी पण दिसली नाही मला समोर
मगच तेवढं लांबून आईला बघ गेलो आणि आईचें दर्शनच नाही जात
बर. त्यांच नाही झाला हो. ते फोन मध्ये भेटले तेव मी तुझ दोने टी व्ही बघितली मी अ
काय नाही अशी गोष्ट झाली की जेवायला लागते
लागतेय आह इथ तिथं पण जायचं एवढं फिरायला नाही जाई नाही ते पोिस लक जरा गडबडी गर्दी ते असेल तर गोष्ट पण गर्दी नसताना पण करू नका नाही तुम्ही दर्शन तर घे एवढ्या लहानो भाग घेत दर्शन घ्यायला व्यवस्थित दर्शन झालं होठ तेवढ्या बघतीत आमचे को अ शांबा व्यवस्थित दर्शन ते कती ते पण करते असस ते
हो ते बरोबर बोलला सोडा एकदा माझ झालेलं तस छान म्हणजे एकदम छान दर्शनी काय देवाला जाचंण गेलो नतो अंबाबाईला पण म गेलेली दवा खाण्यात काम होत म्हणून, आणि ते काम लव झालं आणि ट्रेनला जरा वेळ उशीर होता.
हा
म्हणून मग गेलेलो दर्शन होतय का म्हणून बघायच आणि किती छान, अजिबात कोण नव्हतं एकदम छान दर्शन झाले.
हा हा. नाही दर्शन आणि असं पण नाहीत ती, लायनीतन जरी बाहेर आलं तर की नाय तरी सुद्धा देऊ दिसत दारात न आबा बाई
तसं आहे ना मंदिर?
मंदिर तस आहे कि देऊ देव तिथला बाहेरन सुद्धा दिसतोय त्या लायनीतनच बघावं असं पण काही नाहीय.
हा हा हा
बाहेर मंदिराच्या दारात थांबून जरी दर्शन घेतलं तरी पण दिसतीये आंबाबाई!
दर्शन होते छान.
ते
हा हा तस झाला चांगलं वाटतंय हो मनाला.
होय आणि मन प्रसन्न वाटतंय नाय दर्शन झालंतर? वेवस तिथ अस दारात थांबून हम्म आणि आस सगळ्या वस्तू सुद्धा भेटत तिथं दुकानात नाहीत. अंबाबाईला ती आम्हीं अंबाबाईला ओ आणि माधवा रोडला काय साईटलाच हाय, माधवा रोड स्वस्त आहे माधवा रोड खरेदीसाठी अशी रात्रीच रविवारच लीच फिरायचं कोल्हापुरात. माधवा रोड भरतोय नुसता गच्च भडतोय माधवा रोड सगळ्या वस्तू स्वस्त भेटतात रविवारच्या. आपली चप्पल का नाही सा सुद्धा शंभर रुपयाला मिळते रविवाच.
होय का.
कपडे म्हणा र हां रविवारच संध्याकाळच्या पाचच्या पुढं गर्दी एवढी होती या आणि आपल्या क्लिपा कस ल्या खडाच्या दहा रुपयेच्या वर येत नाही
होय मी बऱ्याचस व्यवस्थच घेतल्या त्या सगळ्या सगळ्या मिळत्यात तिथं सगळ्या मिळत काय मिळत ह्ं आपल्या काय काय अस तेपच ते नेलपेंट क्लिपा सगळ आपल्या मेकअपच्या बॉक्स पर्यंत मिळत. चपला अशी एकझई हा अशी एकाला चपलाचे रांग एका बाजला अस ते ज्वेलरी सगळ्या असं वेगवेगळे मिळते.
हा म्हणजे शॉपिंगला बरं पडते घ्यायला नाही करु दे
रविवारची असते त्याच्याकड तर इतके पण नसते
हा हा एरवीच काय असत एरवी पण असतात वारत ते बाजार भरलेले.
एरवी असतय भरलेलं पण एवढं पण नसतंय रविवार स्पेशल डे आहे ना त्याला त्यासाठी.
हा म्हणजे बाजार सारखं.
हा बाजार सारखं हम्म म्हणजे मी सारखी कोल्हापूरात होते ना म्हणून मी त्यातला अनुभव आहे सारखा मी रविवारी चालतो. जरा असं पसत वाय
बरोबर आहे का आपल्याला माहित असलं पाहिजे ना.
हो विसर हा लक्षात राहत ते जाण येत असलं समजते. ढोबळी ची भाजी भाकरी का. हम्म आमब सगळ्या अशा ह्या ज्या वस्तू सुद्धा मिळत अजून संसारा हेता कपडे म्हणा हम्म मन मुलाचिक पुिय मणा सग झा तर वाटत मुलीं मुलींचे टा टॉप ते नाशे दिीडशेला जुडी आहे लेगीसशल लेडीे असते हय त्या दिवशी एकामेकाच्या हष्टीवर दुकानदार येतात ना त्यामुळं
बरोबर आहे
आह
आणि काय म्हणताय
काय नाही बघा
तिथं चकोलला के चक्कोल जास्त फेमस आहेत ना
हा कोल्हापुरी चप्पल कनी
हा
फेमस आहे कोल्हापूरच पाहिता हम्म ते मल लक्ष्मी लाईन ला ग नाही सगळ्या तेच असे चपलाचच दुकान आहे चप्पल खर आपण घेलते ज्याववर कोल्हापुरीच्या आप शक्यत स्वस्त भेटत नाही
होय नाही
हजार सातशे आठशे असं बसत खडू बाप घ पा खरं ते चप्लाला गॅरंटी देते तीन एक वर्षाची.
बरोबर आहे की आणि आणि त तयार करून पण देतात त्यांनी. ते आपण माप दिलं कशी पाहिजे सां
हा हा आणि त्यात आपल्याला खर ते पाण्यात घालून चालत नाही सोड कोल्हा त चपल. एक माणस आहे. नसेल तर मग त्यात असे दुसरे प्रकार जे पाण्यात देखील चालते आणि त्यातच असं दिसत्याल असे मिळतात. आणि स्वस्त सुद्धा भेटतात मग.
हा म्हणजे जला डुप्लिकेट असणार हो.
केट असतय जरा. न नाही सांगताना सांगत्यात हे कोल्हापूर चप ल हे महाग बसते आणि ते डुप्लिकेट हाय स्वस्त बसते ते डुप्लि केट आहे ते पाण्यात बिनच वापय चालते. खरं कोल्हा पल पाण्यात वाप काय चालत नाही त्याला वरच्यावर तेल घालायला लागते फक्त
हा काय तर तेलात भिजवायचं असते.
हा तेल लावाय लागतय त्याला.
हा हा.
हा हा. ते कसं हे होतंय नाही. जा असं जाड जाड होतय.
मग तेल घातल्यावर काय होतं त्याला मऊ होते काय?
हम् मऊ पडतेंय. हा हा येसल घालतात. हम्म खरं मऊ पडते त्याला उन्हात उन्हाळ्यात आणि जास्त पावसात वापरून चालत नाही. हम्म त्याच्यामुळ अंगात उष्णता येत नाही म्हणत्या. कृष्णता येत नाही म्हणतात तिच्यामु हम् हो त्याच काहीतरी बरेच उपयोग आहेत उष्णता घेत नाही आणि काही काही म्हणतात बात्याला काय तर तेच फायदेेत त्याचमुळे महागाई तिथं ल उगच नाही सोडा त
तेच का म्हणतोय मी
गारवा ते तपल्याला कायम राहतो पावसाळ्या दिवस तेवढ वापरून चालत माती अ रंग काब र अस काय म्हणज हो रंकावर जायच बंद केेलं होात रंकाळ बघ बघ घंट आला आलाता रंकाळ ते फवारण्या पण लाइटिंगच्या फवारण्या केलेक
हा हा
वंकाळ्यावरर बघाय सारखं भारी गेलं
आचता सध्या आता नवीन नवीन करायला लात ना
होय आता हे तिथ म्हणजे असं फोटोशूट जास्ती वाले हो केल्या म्हणजे आ झाड लाटंग व्यवस्थित हे के नाही त्याना फोटोशूट जास्त होत नाही त्यांन त्या कारंजादन केल्या त्या हम
हम् ह एक चांगला स्पॉट झालाय तो फोटोशॉ फोटोशूट ओके
हा शॉ हे झालंय तिथं जाय तथ एक ठराविकाय नाही ना त तिथे फेमस झालड फोटोग्राफर हम्म मी हम्म चालत इ ठेवत क म आणि नंतर ना म्युन्सिपल डॉक्टर एव हो हा करतो
हम
बघ काय खाल्लास
नाही नाही
दिदी जेवली मला सांगाला दादा होत मग
म्हणज सगळसोबतची बाधा
अंकल आलता काय बोल नाही
ते कर कट करा कट होई जदा
ह
अ नवाज